हॅलो!
हा बोल ना.
हा कसं काय करतोय.
काही नाही मॅच बघत होतो. आज मॅच होती ना!
नाहीक् तो काश नतलागात
हो शेतातून जाऊन आलो मी.
हम!
आता मॅच आवडती मला तर म आज बघतोय आज वन डे मॅच होती ना.
अच्छा वनडे आहे का?
हा वन डे मॅच आहे आज.
अरे कोणाची बॅटिंग चालू आहे.
अ इंडिया चालु आहे इंडिया वेस इंग्लंड ना.
हा हा.
इंडियाच बॅटिंग चालू आहे, बघतोय विराट कोहली खेळत होता ना.
अच्छा विराट कोहली खेलतोय का? अरे बघावं लागेल यार मॅच मग छान हाय वन डे आहे ना.
हा वनडे यार माझा प्लेयर आउट झाला वाटतं.
अव्वा!
हा.
पण
अ रोहित शर्मा आ.
ह हा.
आता बघतोय आता जाऊ दे इंडिया म्हणतो. अ आपले तीन विकेट पडलेले तशा. तिसरे सहा -रन कोली खेळते कोली आता फिफ्टी झाल्या सारखेचे एक रन बाकी
अरे यार, मग सूर्यवंश नाही का याच्यात?
नाही हे वन -डे ना त्याच्यात सगळे आपले सिनियर प्लेअर आहेत. फक्त हे शंकेश्वर दुबे आणि वॉशिंग्चा फिल्डर आहे ती गाय प्रसिद्ध कृष्ण चौघ आहे समजायचं.
हो का हम्- हम्म- हम्.
ए
ह
मला पण जागाव लागल तेव्हा.
आ.
कॉल कट नको करू, दोन अडीच मिनिट चालू ठेव.
नाही चालुदे ना दहा मिनिट काही अडचण नाही चहा घ्या ना. हम्म! हम कोण आहे. हा पहिली बॅटिंग आपली हा. पहिली बॅटिंग आहे आपली हा हा
टारगेट वगैरे दिल
नाही टारगेट नाही अजून ना आता आपलं बारा वाजता सुरू होईल ना आता पंचवीस सुरु झाले आता अजून पंचवीस बाकी आहे म्हणजे नऊ दहा वाजलो
हो हो शेतात काय केलं मग आज?
शेतात काय नाही तेच थोडे फार कोळपणी डवरे वगैरे आणले दोन तीन एकर मग ते आणतो दुपारी
आ ग्राउंडला गेला नव्हतं काय आज
नाही आज नाही गेलो राव आज हा डिग्री ऑफ टर्न ती आहे येेकन अंदाजा की दोनो अच्छा हा दिसला का हो
पडला काय?
नाही फोर् आणलं आयर्न हा- मस्त खेळतय दोन्ही पार्टनरशिप बनली आता
ह बाहेर चालू मॅच दुसऱ्या देशात
हा इंग्लंड मध्ये चालू आहे बर्किंग होम ला काय कोण आज फिराय आहे आज काय हा सांगा की मग मग अजून काय झालं
जायचं की उद्या मंग याला मुंबईला
अच्छा कशाला कशाला ते कशाला आ अच्छा हा हा हा सोबत असेल ना कोणतरी अच्छा बरं आहे ना मग मस्त आहे यार एंजॉय नाही यार माझ्या माग थोडं काम आहे. माझ का एवढं होणार नाही
हा बरोबर आहे तुम्ही शेतकरी लोक आहे ना शेतात
हा हम् तर ती रावा सारखं नाही कामा दिवस आहे ना
हम्म हम
दिवस
हा आमच्याकड पण आहे घरच्यांनी लावली आहे चार एकरात अद्रक.
अच्छा बरं यार मग
हम ते तिकडं अधून मधून जावं लागतं तिकड हे पण शेतकरी पण मग एवढं हे नाही
अरे तुझे वडील करून घेतात ना सगळ घेत असेल ना फरक पडतो शेवट माझा तर कस हे मला बघाव लागतं थोडंफार काही करतात ते काही मी काही
हा हा पाणी पाऊस आहे का तुमच्याकडं
आज सांगितलेलं नाही वातावरण थोडं आहेत
अह
हा आता थोडा पाडता ला आज समजा.
हां हां!
पाडता झाला आज म आता बघु ना.
हे पडता झाला म्हणजे याच कस नमकी.
म्हणजे आज थोडासा आलता गावामधी, आमच्या एक दोन वावरामदी पडला बाकीची बाकी अजून. आता सांगेल ये आजपसून आहे.
अच्छा!
विराट कोहली झाल्या यार, फिफ्टी झाल्या यार अठ्याहत्तर नंबर ची. विराट कोहली ची फिफ्टी झाली यार, हो यार त्रेपन्न रन केले त्यांनी.
आठ्यातर बॉल मधीच.
नाही एक्कावन बॉल मधी त्रेपण वन डे ना ती.
हा आता शेतच झालं, त म आणखीन एक शेत तस येऊन नन त्याच नोंद होऊन जाईल डारेक्ट.
हा इ-इथे शिकनोन.
हा आला मस्तय राव मग झालं पाहिजे.
हा!
हूं!
भारत के सबसे ज्यादा पचास स्कोर, तेतीस वेळेस विराट कोहली इंग्लॅड विरुद्ध. सचिन तेंडुलकरच हा शंभर बी त्याच आहे. न ही फिफ्टी बी तेचीच हे आता ब सचिन तेंडुलकर बतीस हे आणि हे तेतीस हे.
हा आणि शतक सचिन तेंडुलकर चे फक्त बत्तीस वाटत.
हा!
अंडेेमधे.
हा दोन्ही रेकॉर्ड देशनाव राहिले आता, इंग्लंड म्हणजे हे इंग्लंड विरुद्ध हे फक्त.
अच्छा!
पण ते सचिन तेंडुलकर च रेकॉर्ड हे त्याल नासवण्याचं.
हं ब्रेक झाला ब, ब्रेक केला रेकॉर्ड.
हूं! फिटनेस मस्त यार त्याची अजून पण. फिटनेस लयी भारी त्याची अजून पण.
हो म आता डायट वगैरे सगळ्याच गोष्टी, आता मोठे लोक कसं असत.
बाकीचे प्लेयर पण डायट घेता, पण याची फिटनेस खरंच बाकीच्याच एवढी नाही न याच्या इतकी.
हा!
अशी खरच भारीय.
मेहनत जास्त करत असंन. बाकी काय चालू म अजून, काय जेवण वगैरे झालं का?
नाही जेवण एवढ्या लोकर नाही, आता करू आठ वाजता.
होका.
हूं!
ऊ आमच्याकड लयी लवकर जेवन होत राव.
ओ झालं का तुझं? बरं यार मग मस्त.
हा आमच्याकड लवकर भूक लागते आम्हाला होऊन जात म.
अच्छा बरं यार मस्त हे ना.
लवकर करून घ्या जेवण मग.
हम्म.
लवकरच जेवण करून घ्यायचं म्हटलं चांगलं असतं सात‌च्या पहिले.
हा, जेवण हा नाही आमचा तर टाईमच आठचा आहे.
हा, नाही आता विराट कोहली पण अगोदरच जेवतो ना सातच्या म्हणून फिटनेस चांगली राहील.
हा ज्याची त्याची वेळ राहते ती, असं काय नाय. हा ज्याची त्याची वेळच असते ती.
कोण खेळतंय अजून आता?
आता विराट कोहली अन श्रेयश अय्यर ना.
अच्छा, अय्यरचे किती झाले मग?
पंचवीस झाली त्याचे, चाले आता.
अच्छा, पहिला मॅच जितले ना ते, पहिला मॅच जितले ना?
पहिला जिकले ना.
हम्म, अजून चार गोंडे.
हा.
हम्म हम्म
हा चार वन डे म्हणजे आता तीनच रे ना, आज हे करून समजा असंच
हा हा.
हम्म
जिंकायला पाहिजे ना, मग आज जिंकन.
हा, जिंकायला पाहिजे. बाकी काय नाही बाबा बास
हा का?
हा, काय चालूय मग अजून?
काही नाय तेच आता उद्या जायचंच मग नियोजन चालूय करणं आता.
अच्छा, बरं यार मग मस्त एन्जॉय तिकडं, आता या दिवसात खरं च सगळीकडं भारी राहतं फिरायला कुठं गेलं तरी.
हो आता, पावसाळ्यामध्ये
ती ब्रिज अन ती खूप छान हाय आर, त्यो ब्रिजचं नाव काय खूप छान तिथं.
तो हा ते ब्रिजचे नाव मला पण नाही येते, पण आहे आता मी गेलेलोच नाही ना. आता बघू फर्स्ट टाइम जाऊ तर बघू सगळं मग आता हा.
हा यार खरंच या दिवसात फिरायला पाहिजे, रायगड ते वगैरे तिकडं तर खूप छान आहे यार.
हो आरं आठ दिवस तिकडंच आहे आम्ही आता.
हो बरंय.
हम्म.
यार मग. इ नाय माझा योग नाई आला योग बी यावा लागतो त्याला.
योग कशाचा योग, आपल्या हातात राहतो.
हा म आता, थोडी आडी अडचण राहते माणसाच्या, त त्या आडी अडचणी पार क करूनच जावं लागतं ना.
हा मग त्याला काय मग पार करून जायला बोट घ्यायची ना, बोटीनं पण जाता येतं.
अच्छा.
ह.
बरां आहे मं
हम्मं आम्हीं कायं आंता ट्रेन नं जाऊं
हम्मं हं
हम्मं रिझर्वेशन केल्यावर ट्रेन नं जाऊं मंग कांहीं एवढां कांहीं खर्च लागतं नाहीं ट्रेन
बरं आहे आंता
आंता प्रायव्हेट नं जरं गेलं मंग जास्तं खर्च लागतो नां
हम्मं
हम्मं आणि तिथं खूंप छान असतांत ते समुद्रावरं पावसाळ्यांमध्ये
बरंय यार मंग
हम्मं कायं आंता कांहीं वातांवरण आहे कां पाव पाण्यां पावसाचं कांहीं
पाण्यां पावसाचं हां आंता आंभट आहे इकडं भरंपूर
आं गरं
हम्मं दुसऱ्या रशा करची जरुंरतही नाहीं पडती आसं हां हो इथं घरांच्या बाहेर बसलेले वॉटेवर
हांव कां
तंठी नाहीं जाऊं नां
हम्मं हम्मं
जरूंर होती पणं हो कां
अगं मलां वाटलं
हां नाहीं मोबाईल मध्यें मोबाईल मध्यें बघतोय टी व्ही नाहीं आमच्या घरांत
हां कां
हम्मं
हां हां घेऊंन घायांची एखादी आंता
हां घेणं अजूंन पणं मं आंता थोडं थांबु थोडं अजूंन टीव्ही आंता कायं सगळ्यांक सगळ्यां माणसाकडे फोन आहे टीव्हीचा कांहीं विषय नाहीं सगळं
हां हां बरोबर आहे म्हणे आंजकांल एवढी व्हॅल्यू नाहीं टी व्हीला आंता
हां हां तेचं नां
हम्मं हं नां आंता मोबाईल निघल्यांपसून आंता फायदे पणं खूंप आहे त्यांचे फायदे पणं आहे तोटे पणं आहे
हां ते आहेतं म्हणां त्यांचे फायदे असलं त्यांचे तोटे पणं राहतं नां हां कोणतीच गोष्ट असंशी नाहीं तिच्या तोटां नाहीं किंवा फायदां नाहीण दोनी पणं राहतां इक्वल इक्वल
हो बरोबर आहे मोबाईलचा म्हणजे हां फिफ्टी फिफ्टी
हां आहेतं नां फिफ्टी फिफ्टी आहेतं
हां हां आं
हम्मं,
कायं गं कवी गडी वगैरें गेलांत.
नाहीं नाहीं दीडशे आले विकेट नाहीं.
हो कां चांगले रन झाले मंग किती वरं वीस वरं.
सत्तावीस, अठ्ठावीसे झाले मस्तं राणी व्हंय कांहीं अडचं नाहीं असशं खेळले नाही, तिनशे र एकद अस अस देकी तिनशेद
हाय स्कोअर काय वनडेचा
वनडे काय चारशे असन चारशे एकोण साठ आहे वाटतं
ह का चांगला येनेजा
हम्म
इंडियाचं
हा इंडियाचीच तेव्हाती आपली ही होती ना कोण सुरेश रायना ते करधवन वगैरे ते होते ना त्यावेळेस
हो बरोबर, बरोबर
मी एम एस धोनी त्यावेळेस एम एस धोनी नव्हते खेळले पण मग केस फोर वाव नाईस
तयारी करतो मग बॅग भरतो आता प्रवासाची
हा, हा वा सुटली अरे कॅच
हो रे
हो चालेल ना